हॅलो! हा आवाज येतोय?
हा बोल.
काय करत होती?
एक मिनिट थांब.
कामात आहे का?
नाही, नाही बोल ना.
काय चालू आहे?
काही नाही ग अभ्यास करत होती.
हो का बापरे! कशाचा अभ्यास चालू आहे?
अग रिजनिंगचा आता पेपर आहे ना म्हणून अभ्यास करत होते.
अच्छा! अ
बोल आता... एस बी आय पीओ चे फॉर्म निघाले होते ना त्याचा पेपर आहे ऑगस्ट महिन्यात. तू काय करते?
काही नाही मी असंच आठवण आली तुझी कराव म्हटलं फोन.
अच्छा! बाकी सगळं ठीक आहे?
हो मस्त.
किती दिवस झालेय ग आपण भेटलोच नाही.
हा तेच विचार करत होती एकदा भेटू.
हो ना तुला तर बाबा. खूप दिवसांनी आठवण आली माझी.
हो तुला नाही येत. मी तरी फोन केला.
नाही ग. मी तर मेसेज करणारच होती पण काय. अभ्यासाच्या ने होत नाही.
हम. आता खूपच धावपळीच जेवन झालेलं आहे. आधी मस्त आपण कॉलेज मध्ये होत तेव्हा मस्त होतो.
हो काय माहिती तुझं काय चालू आहे?
काही नाही. मी सध्या कंपनीमध्ये जॉब सर्च करत आहे. एक क्लासेस करत आहे. हा तेच का. ते.
मग-मग त्याच काही आलं की नाही.
नाही झाले एक दोन इंटरव्ह्यू झाले. पण ते एक बैंगलोर लोकेशन होत तर. मग ते घरचे नाही म्हणत आहे. हा. हा. हम. तर त्याच बा बॉण्ड पण असत. एक दोनच्यात बॉण्ड होते. की तीन वर्षाचा बॉण्ड. दोन वर्षाचा बॉन्ड. हम मग घरच्या म्हणत आहे कि बा दोन. ते अमेझॉन कंपनीच होता.
हो का छान आहे ना मग करून बघ ट्राय.
हो आता तेच मी वर्क फ्रॉम होम बघत आहे. पण. हम ते कसं आता बघू आता चालू आहे ट्राय करणं
मग बेंगळुरला तिथे जाऊन होतं का
तथे जाऊन होत ते आणि बॉन्ड पण होता दोन वर्षाचा
हा हा पुरत होत काग तुला ते मग
नाही त्यात म्हणजे पेमेंट कसं ते तिथं तेवढं जास्त आहे ना तिथ खर्च बाकीचा खर्चच खूप जास्त आहे तर मग ते पेमेंट पण तेवढं पुरत नव्हतं आणि दोन वर्षाचा बॉन्ड मग जर का आपण मध्येच सोडून आलो तर मग ते पैसे आपल्यालाच भराव लागतात आपण बॉन्ड साईन केलेला च लाख दहा लाख तेवढे पैसे भराव लागतात जर मध मधातून सोडून आलो होत
तेच ना ते तेच आहे ते हो ना
कंपनीच तेच असते आता बघू आता पुण्याला पुण्याला एक कारण होत पण घरचे मणत आहे की थांब थोडं आधी वर्क फ्रॉम होम होम बघ नाहीस तर मग खू नंतर पाहता येत
हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत होती ना का तू
हो मी करत होती पण त्यात खूप कॉम्पिटिशन आहे त्यापेक्षा मग हे सोपं आहे म्हणून मग मी म्हटलं कीत कसं खूप साऱ्या जॉब्स आहेत त्यात कशा एकदम अशा मोजक्या जॉब असतात आणि त्यासाठी खूप सारे जण अप्लाय करतात आणि यात खूप साऱ्या जॉब आहेत ना म्हणून मग मी म्हटलं की म्हणजे इझी हे जाते त्यात अभ्यास पण आता एक लँग्वेज शिकली यात कम्प्युटर लँग्वेज शिकली एक कि त्याच्यावर आपण त्याच्यावर खूप सारे जॉब आपण शोधू शकतो तो अप्लाय करू शकतो त्यात कस खूप सारा अभ्यास करा एका एका पोस्ट सा
हो ते तर आहेच त्यात कॉम्पिटिशन पण खूप जास्त आहे ना
खूप जास्त आणि तुझं कसं आता ते क्लासेस वगैरे आहे तू त्यातला त्यातच आहे ना मग ते जे आहे ते त्यातलाच त्यातच आहे त्यांना ते इझी जाते त्यांना एवढं भारी नाही जातते हम्म
तरी बघ ट्राय करून काही इझीच असते काही काही पेपर
हो तसे मी दिले आहेत एक दोन पेपर हा आर याचा दिला होता मी एनटीपीसीचा
हो कसा गेला होता तुझा तो पेपर
तस फक्त थोड जिंकता के मध्येच मला हार्ड गेलं बाकी तर मॅथ्स रिजनिंग वगैरे खूप इझी वाटलं
त्यात माहि का त्यातच हच जास्त असते हिस्ट्री वगैरे
हम्म हम्म तेच ना
हा
आणि बँकिंगमध्येध्ये जी जीए असते ते मग करंट अफेअर्स सगळं यायचं ऑल इंडियाचं नस्ते
हा हा
आणि याच्यात याच्यात महाराष्ट्राच जास्त असते एन. टी. पी. सी वगैरे. एम. पीए. ससी. यु. पीए. ससी मध्ये. हा त्यामुळे. ते हार्ड जाते ते खूप दोन-दोन होते ना. म्हणून मग ते देत नाही बँकिंग वाले. स्टुडट.
हो. ते ही आहे.
हम्म! बाकी काय करत आहे सगळे?
काही नाही आता सगळे कोणाचे काही मेसेज नाही सगळे आपापल्या हेच्यात आहे नम्रता आली होती काल
हो.
हम.. ती विचारत होती महिमा महिमा कुठे आहे?
बापरे! वर वरात मला तर ती सांगितलीच नाही ग तिचा तर मेसेज नेहमी येतो.
हो. ती म्हणत होती की अ नाही ती कसं घाईत होती काल.
हो का हा हा. प्राजक्ताचा पण बड्डे होत ना हो... करू न किती दिवस झाले आपण भेटलोच नाही.
हो. ते सगळ एखाद्या ट्रीपला वगैरे जाऊ
हां मी तेच म्हणत होत होओ सगळेजण फिरायला जात आहेना असं वाटत आहे आपणही जाऊया.
हो ओ तेच म्हटलं चिखलदाऱ्याला जाऊ मस्त!
हो तिथला पूल चालू झाला
नाई-नाई आजुन. अ त्याच म्हणजे तेच काम झालेलं आहे वाटत. पण आता सध्या चालू करायच आहे. ते आता जशे-जशे लोक येतील. तस ते चालू करतील.
होव का.
हम्म.
छान आय ना तो म्हणजे इंडियातला पहिला इंडियातला नाहीं महाराष्ट्रातला म्हणता येईल तो पहीला. हेचा ब्रिच हाय.
हो ओ काचेचा. चांगलंय ना जाऊ मस्त.
मी तर गेलीच नाही. कधीच नाही गेली चिखलधरा जायचंय मला.
हो का. मी गेली होती. पण मी लहान होती. तेवा-तेवा कस आपण लहान असतो. आपल्याला काही एवढं कळत नाई. हम्म. आता तुम्ही कुठे वॉटर पार्क ला गेले होते वाटतेय.
इकडे गेलतो. माउली वॉटर पार्क ला इकडे शेगावला.
हाव ना खूप मजा केली तुम्ही मस्त. नाई आम्ही आता सिओरला जाऊन आलो.
अच्छा ते पण छान हाय. थोडस बा पाहिजे थोडस काहीतरी फिरायला.
हो काय.
आधी आम्ही शेगावला गेलो. तिथे प्रशाद वगैरे. तरी इथन आणि मग वॉटरपार्कला गेलो म्हणजे अस काही हे नाही काय आला खर्च नाइ आला जास्त
हो का हो शेगाव ते म्हणजे शेगावलाच आहे ना तो वॉटर पार्क?
हां शेगावलाच आहे ना म्हणून श्रीच दर्शन पण केलं, आणि तिकडे पण एन्जॉय पण झाला.
हो. मस्त झालं ते
हो.
हम्म आम्ही पण तिकडे सिओरला जाताना एक बैतूल म्हणून लागल होत तिथेपण छान होत गार्डन वगैरे हो. मंदिर खूप आहेत तिथे बगण्यासारखे मंदिर आहेत आतमध्ये वैष्णोदेवीचं मंदिर वगेरे
हं हं मी बघितलं होतं ग गुगल वर ते
हो मस्त! आहे ते पाहण्यासारखं आहे.
हा बारा ज्योतिर्लिंग पण आहे ना वाटतं तिथे?
हो, हो. बारा ज्योतिर्लिंगचं एक मंदिर आहे. हा बालाजी पुरम पण म्हणतात त्याला. हम्म.
तेच टाक आम्हाला जायचा प्लॅन चालू होता आमचा पण कसं ते नाही झालं तिकडून तिकडे मग शिओर वगैरे ते सगळं करावं लागतं. ते ना.
हो, हो. ते जवळच होतय. एका रूट मध्ये होऊन जातय. हम्
अजून काय-काय केलं? उज्जैन वगैरे नाही केलं?
नाही उज्जैनला कस आमच्याकडे टाइम कमी होता. सॅटर्डे संडेलाच हे करता मॅनेजर करायचं होत. आणि उज्जैन. ओंकारेश्वर. मध्ये तर म्हलं की. मग अजून एक दिवस जाणार होता म्हणून तिकडे काही गेलोच नाही. मागच्या वेळेस गेलो होत तिकडे
हो ते पण खूप छान आहे. मस्त वाटत तिकडे-तिकडे पण गार्डन वगैरे आहे ना. उज्जैन ला.
हो उज्जैन ला मस्त आहे. गर्दी खूप असते पण.
हो ते तर आहेच ते तर सगळीकडेच झालेलं आहे.
हा आम्ही एक तर अधिक महिन्यात. केलं होतो. तर खूप गर्दी होती सेअरला.
हो.
हम्म.
काय म्हण तुमच्याकडे पाऊस वगैरे?.
बधूय मस्त आहे आता आज झाला. त्यात पाऊस दोन-तीन दिवस झाले चांगला चालू आहे.
पटकन ठरव यार आपलं. हो आमच्याकडे पण चालू आहे. येतो बस गर्मी पण इतकी होते. गरमी ोड्या नावच नाही पाऊस येतो बस थोडासाच येतय.
हा हो आमच्याकडे आता आला नाहीत आलाच नव्हता. पाऊस दोन दिवस झाले आला.
गरमी पण तेवढीच आहे ना ग?
हा गरमी तर खूपच होते.
हो.
तेच म्हटलं आपण उद्या बोलू काही नाही ती खूप घाईत होती कुठेतरी चालली होती मग जाता जाता आली फक्त तर काहीच म्हणतो ती भेटू म्हणे आपण सगळे जाऊ कुठ तरी मग मी म्हटलं आता उद्या आपण कॉन खरंच कॉल करू मग बोलताय ते सगळ ठरवू मग प्लॅन करूनच टाकू एकदा
हो तसं मग कुठे जायचं काय म्हणत होती का ती
नाही ती म्हणे जाऊ म्हणे कुठेतरी आपण ठरवू म्हणे सगळे मिळून सगळ्यांचे विचार घेऊ म्हणे कोण काय म्हणते
हो तस विक केंड आहे तर मग आता आपण एखादा्या कॅफेमध्येध्येच भेटू न ग
हा कॅफेमध्येध्ये भेटून ठरवू बोलता येते मग
हो मग त्यांना पण बोल म्हणजे भेट भेट पण होते आणि मग पुढचं पण ठरव
हो नाही ते बघावं लागेल कारण कि ती मुंबईला राहते ना मग नेहमी नेहमी येणं होत नाही तर मग ती म्हणत होती की आपण कॉन्फरन्स कॉलवरर ठरून घेऊ मग डायरेक्ट जेव्हा जायचं तेव्हा रशम येईल
ह पण ती जायची जायचीच आहे ना ती मुंबईला
हा सध्या जायची आहे विचारावं लागेल तिला हा हा म्हणू ना तिला आपण
हो चालेल मग बाकी काय मा तब्येत वगैरे कशी आहे तुझी
चांगली आहे मस् तुझी कशी आहे
माझी पण मजेत आहे